हे कोूठ नाही घन
म ते इंगचा मजा पण असत हाय सायलेंट जातो, रिंगबिंग काय वाजत नाही.
का बरं काम ते आव त मोठा प्रॉब्म समोरला समजत नाही ना. आता एक जणाला लावला,, बर का. माझा आवाजा यायचा पण त्याचा आवाज मला आवाजच नाही आला, पण दहा मिनिटं तशीच पुरे करून घेतले.
हे हव ते रेंज नसलं काय काही होतं,, त्याला नेटही लागतं रेंजही लागती ना वो.
हां.
म्हणून.
हम्म,, काल दोन कॉला आशेच झाले आमचे,, इतच य काल माझं जात नव्हतं त्याला येत होतं मला, आणि हम्म, आज माझं जायचं त्याला पण त्याचा मला येतच नव्हता.
भागाय ग्यायचं पुर्ण करून
पूर्ण करायला आता, तेच चालू ये, नाही तर बंद करून टाकणार आहे म्हणे,, हं.
प अजून तुम्हाला काय आले नाही न त्याचे? ते चौरेचाळीस आन ते आठशे काय,, तेवढं पेंडिंगच आहे का? पेंडिंग आहे ते काय चौदा दिवस,, पाहू आता.
म वाट पाहु
ते काय आल्यावर पाहु.
ते तर लैय कडक नियम, नियम त्याच्यावर टाकू राहिले.
काय?
असंच करा, तसंच बोलावं अंन् अमकं बोला.
हा पाहु आपणं ता आरे ते हळू-हळू पब्लिक वाढू राहिली त्यांच्यावर
वाढु राहिले हे ना.
हम्म हम् असं वाटस. अ ते म्हणले ना उद्यापासून नवीन जण घ्यायचे नाही.
नाही का?
नाही म ते ग्रुपवर ते लई मॅसेज करीत्या कोणी ना कोणी
हा -हां.
त्यांच्यामुळे काय आता पाहु
हम्, बरं चांगलंय आहे मोती नानाला चांगली येल ये रे.
किती? हा मग ते आधीपासून ये रे त्या सगळ्यात त्या आत्त्याला तर आत्त्याला दीड वर्ष झालं.
हा.
आ त्यांनला कायतरी ईलं ये आठ का कायतरी आठ-दहा, दाहा येईल वाटत ना
त्या म्हणलं मं मोतीराम चार म्हण अं चार, चार आले.
अ मं तव्हा एवढे नव्हते ना वो आणि ते त्यांनला, हम्
हं- हां. बरं,
पाहू अजून चौदा दिव, चालूय ना हा काय
गेला होता मग वल्ला झालं नाही.?
नाही तेव्हा एवढं काय बुड- बुड व्हंत आता चाललंय जास्त इकडं.
अण्णा ते आले होते ते नाशिकला, ये आले घरी आता.
काला शीमला घेऊन?
नाही-नाही अण्णा अन् माई होती.
काला आलंते?
दावाखान्यात एम आर, आय, करायं साठी.
कोणाचा माई चा, कोणच्या हॉस्पिटलला?
काय माहिती कुडं, सी. टी केअर ला होते कुडं होते.
हम्म -हम्, काय माहिती म? मोठ्या गाडीत आलते ना?
नाही- नाही एस टी नं आले होते वाटतं क काय, मोटर- मोटरसायकल घेऊन जायेल ये. आ,
घरी येलं ये का नही?
नाही अजून.
हम्म, मोठी गाडी आणायची ना पावसाची.
ती ढळत नाही ना.
का बरं काय झालं आता तीला?
ते पहिल्यासारखं लाईट लागतं.
काय गाडी त चांगली घेवून जा याच्याकडे आहेत काय?
जेवला आता.
ह
उठ मांग.
नाही नाही, च्या घ्यायचाय तुला, काय म्हणताय?
आं. कधी गेलता का, कधी आला कंपनीवर?
मी काय येले साडे तीन चार, सवा चार ला, मॅसेज काय केलाय?
हा हा.
आता उठला?
पाऊस सारखं चालू ये तिकड.
झाला तो मधीच थांबतो. बड बड येती.
हू हू.
ऊन पडत नाही फक्त बास, सगळं असं बुरकं उरक. हजे
ईरा टाकीत होता. तुला दुपारीच करीत होतो फोन
हां.
मग ममी मणे कर म्हणे फोन मग, तुझ तुझा स्विच ऑफ होता वाटत.
काय माहित मग ते. पाऊस आहे तिकड, पाऊस चालला होता. तेच्यामूळ रेंज विंज नसल तिकडे.
हा हा.
मम्मी काल लावीत होती म.
सस लावीत होत दुपारी, आमि ना इरा टाकत होतो दोघस होतो.
ह ह. साडे पाच
मकाले येरीया टाकत होतो.
काल काय होतं?
कुडं?
जेवायला.
जेवण चांगलं होतं का काल? पुडी भाजी होती. छोलेभाजी, पुडी न छोले भाजी. बुंदी बर.
हू हू.
लई टाइम लागत होता, दहा मिनटाच्या संपतय नाही लवकर.
हा ना यार, धा मिनिटं.
तो टॉपिक वाला म ह माणसाच पण कॉल, टाइम हाय का पण त्याला बी? मी केला तर त्याला राहत नाही, एकांद्रे व्यस्ता, त्याच्यानंतर दुसरा जे एक आला, त्याच माझं बोलणंच होई ना. तो सत्य्यानव नंबर एक
आमचं इथे टॉपिक आला तर, असच होय तो त्यालता क असले व्याप. स्वतःहून काय दोघां ठरून, मी एक आणि तो एक करायचा. आमचे इतक्यात दहा मिनिटं व्हायचे, कारण की तो टॉपिक घ्यायचा
हू तेला लई नॉलेज पण ये काही गोष्टी बर का?
हा ते टॉपिक बोलायचं राहायचं, लाक टाइम संपून जायचं इतक्यात. आव ते प पंधरा वर्षपासून काम करतो ना तो जॉब ला ये.
या ऍप मधी.
मॅप मध्ये नई, ते स जळगावला तिकडं कंपनी ये तिकडं. म ते कंपनी म त होणे कंपनी मध्ये आम्ही हिंडतो, म्हजे त्यांचे ते म असेल कोणी जोडी कंपनीवाले ते हिंडा त्यांनाला ते नॉलेज येऊन जाईल सगल
हा कुढं काय बोलायचं कुढं काय, त्यांच औद्योगिक म्हणजे त्यांच इंडस्ट स्टेज मध्येच काम आहे ना सगळी.
हम्म ते सुप्रीम पाईप म्हणून कंपनी हाय त्याच्यात. हम्म त्या हम्म त्या कंपनीत कामला हाय ते.
हम् विचारलत
हम्म.
एक सशील नावाच आहे क तो, हं? त्याचा येतो पण त्याचं मा बोलणंच होईना वो.
टायमिंग चुकत असल.
टायमिंग नाही, रेंज मुळं. त्यान उन केलंता मला म्हणे लावा म्हणे फोन आता.
हम् हम्.
पण मग ते काय, माझा आवाज जायच पण त्याला त्याचाच आवाज माला येत
रेंज मुळ होतो.
हम्म.
जेवण केलंत, डबा
हा म, हा.
काय नेलत? काय नेलत?
टमाटर.
चंबटी? नाय आवडत, कोरड. आवडलं का पण तुला लय? तेवढ्यावर देकर
म आता खाव तर लागण.
हम् हम्, कंपनीत नाही देते?
ते घाल देतील?
नाही का? शिकून घ्या थोड थोड काम काही आली पाहिज ती.
हा. हे फक्त असं हात नाही लावून देत एवढं फक्त वायरी असं हे लावा कुठून वायर न्यायची, कुठून ये सांगतात ते
हा तेवढं डीप मध्ये ना तुम्ही कव असं एकदम जेवढ जेवढ कंपनीमध्ये काय होतं त्या वायर तेवढे शिकून घ्यायचे पाहून पाहून.
हा म ते त चालेय.
चालू ये ना?
हम्म काय आता उद्याच उद्या नाहीत परावाचा दिवस जाऊ तस नाही ते आहो ते पी एल सी चे पॅनल राहता ना ते आपले लॅपटॉप वरून कंट्रोल घालता त्या किंवा मोबाईल वरून
हा.
म तेंची ना त्याच्यातली वायर त्याच्यामध्ये कशी लावायचे राहते तें शिकिवता फक्त.
हा हां ह, आणि दुसरा विभागा मध्ये काय?
मग असं का, तेवढं मजी ती मेन कंपनी पी एल सी साठी
आसं आहे का?
हम.
हम.
अं.
काय म्हणतो? हा. काही नाही म्हणलं. मग - मग बाकीच शिकून घ्यावा. काही दुसरं
बघू आता अजून एक - दोन दिवस जाऊ. तेच पण त्याच म्हणत्या ना की, आता सर्टिफिकेट घेऊन जा.
नाही - नाही येऊ दया. मना आमाला शिकू दया.
आ ते काय मणत, पावसाचं काय करायचं? आता एवढं
आता आमाला ते सगळं, जमा करावं लागेल. पार
ते म लॅपटॉप घेतलं का? त ते पा बनवायला.
नाही ना. अजून त्याच्या आधी जो प, त्याच्या आधी लय करायचय. काही-काही
मग ते कधी करायचं?
मग ते, चालय ना आता.
ते करून घ्यायचं. ते काय म्हणते तुला ती. हे द्यावं लागना. प्रेझेंटेशन.
आ म त्याला आजून लई, हे काराव लागल थांबा. त्याला दोन डायरा बनवायचाय, दोन रिपोर्ट बनवायचां. सगळे बनवलाल हळू -हळू, दोन पी
थांबा - थांबा, म्हणता - म्हणता, कॉलेज सुरू होईल ना?
नाही हो. आवं म चालुय न, हळू -हळू सगळ.
चालूय बनवायचं काम बी? हं, मग काय?
जसा टाइम भेटेल, तेवढं. थोडं - थोडं चालूय.
चहा प्याला होता का तिकून आलेवर?
चहा नाही घेत.
बरं मग, काय?
हम्. हम.
हा तर नऊ मिनिट
नऊ याक झालं. ह.
नऊ, मग आता राऊ एक मिनिटंभर
हा. घ्या करून आज अन् उद्याच दिवस, जेवढे होतील तेवढे.
हा ना. किती कॉल राहते, सगळी? म आजून पाच- एक करावा लागेल मला, संध्याकाळी तुला एक करतो परत. त्या, सत्यानव आलेले एक करतो, एक
नाही लागलं ना, परत मलाच काय करायचं एक - दोन मिनिटं असं, एकशे ऐंशी जरी दाख वलं ना, परत कट करून लावायचा.
एकशे ऐंशी नाही दाखवते.
हा, नाही ते काहीनला दाखवित ना.
ह ह, ते नंबर झाल्या नंतर सहाशे बारा- तेरा असे ते आकडी, तिडे काय ते?
ते सेकंड, एवढे सेकंड तुमी बोलले. दहा मिनटे म्हणजे, सहाशे सेकंड होता ना.
ह, हां.
मग त्यांचं ते चाललं, तेवढं, आता एवढं सेकंड तुम्ही बोलले
हा, हा. ते चेक होत वाटतं.
हा, ते काही तेवढं होऊन जातं काय माहिती.
चेक करत्याती.
हम्म.
हम्म
झाले दहा मिनिट मग संध्याकाळी करतो वाटलस हा.
हा